करायल्यास. हॅलो. हॅलो.
आगं कट कर नकोस ग, आवाज ये ना खरं कट कर नकोस. हॅलो हा आवाज यालाय काय.
हा यायलाय काय करायल्यास?
काय नाही बसलोय तू. काय करायल्यास जेवण वगैरे झालं काय?
नाही अजून तुझं.
नाही अजून आता जेवणार.
मग काय बनवलंय? आज जेवायला.
आज जेवायला आमच्यात कच्चा टोमॅटोची भाजी. चपाती, भात, डाळीची आमटी.
अच्छा. आम्ही आज वांग्याचं भरीत केलयं भाकरी बनवल्या. भात आणि अख्खा मसूरच्या आमटी केल्या.
हा हा.
टोमॅटोची भाजी तुम्ही बनवलाय. टोमॅटोची भाजी तुम्ही बनवलाय?
होय मी म्हणजे मी नाही म्हणजे मम्मीने बनवल्या.
हा हा म्हणजे तुम्ही हे केला काय?
नाही नाही.
मग आणि काय.
काय नाही.
मग. काय नाही निवांत जरा बसलोय. कंटाळा आलता जरा. स्वयंपाक वगैरे झाला, मग कंटाळ आलता म्हणून आता जरा बाहेर येऊन बसलोय.
हा हा.
तुम्ही काय करायलाय मग आणि?
काय नाही जरा अस कंटाळ आलाय आदमापूरला आदमापूर, आप्पाची वाडी. त्या तिकड तेन जाऊन आले.
हा हा हा.
हम्म.
म्हणजे, आज तुम्ही जरा बाहेर गेलेला होय फिरायला तेन. हा मग? अ आता याला म्हणजे आदमापूरला म्हणजे बाळूमामा हाय काय तिथं?
होय बाळूमामा आहेत की.
हम्म, म दर्शन वगैरे केला का नाही व्यवस्थित? झालं काय नाय?
आओ मग काय गेलतो म्हंटल्यावर दर्शन करणार की.
तसं नाहीये ओ. आज अमोशा मग गर्दी वगैरे अस तेना तिकडं म्हणून म्हटलं.
शिसक्त मग आम्ही म्हणजे तिथं पायऱ्या आहेत तुम्ही गेलाय ना गं आदमापूरला कधी तर.
हो मी प फर्स्ट टाइमच गेलते, आमोशालाच गेलतो मी पण. एका
मग तिथं ते पायऱ्या नाहीत काय ओ, खाली उतरतात ति पुन्हा दर्शन घेतलं. मस्तपैकी दर्शन केलं आणि मग रांगेत कारण की रांग लई मोठी होती ना. आज आमोशा त्यामुळं सगळीकडनं लोकं येत्यात. कुठलं पण मूख दर्शनला पण आज लईच गर्दी होती आणि मेन दर्शनला पण लई. त्यामुळं मग वरनं तिथलं दर्शन घेतलं म लाईनीत राहून महा प्रसाद घेतलं.
म प्रसाद वगैरे काय घेऊन आला काय नाय हो?
प्रसाद वगैरे मस्तपैकी घेऊन आलो बघ.
म्हणजे तसं प्रसाद म्हणनात, म्हणजे जेवण केेला काय प्रसादचं?
काय?
प्रसाद खाल्लासा काही नाही असं म्हणायलोय.
अ खाल्लं की तेच सांगालय हो.
आणि म प्रसाद घेऊन आला असं काही नाही.
भात हुतं, आमटी, परत कन्या हुत्या, आंबिल हुती.
वयाम
हम्म होय, पण तेच एवढं सगळं आम्हाला मिळलं नाही आम्हाला फक्त भात आणि आमटीच
हा मीपण एका अमोशाला गेलेले तेव्हा का नाई मला पण नुसता भात आणि आमटीच.
एवढं छान जेवण बनवतात क नई काय सांगूच
मंदिर पण खूप छान आहे ना. त्यातला परिसर पण खूप छान असं शांत
आणि गर्दी आओ लई असते, गर्दी अगं
हो आहे ना.
हम्म.
म आणि काय?
काय नाय.
मग कसं गेलेला तुम्ही?
कधी गेलेलो?
कसं गेलेला?
कसं होय? आम्ही अ गाडीने गेलेलो टू व्हीलरला. मी आणि दादा हं, मी आणि माझा भाऊ गेलेलो.
म काय आहे? चिरमुऱ्याचा वगैरे प्रसाद काही घेऊन आलासा काय नाही ति
प्रसाद ते वगैरे काही नाही घेतलं कुंदा तेन घेऊन आलो.
कुंदा तेन घेऊन आलाय आज.
होय.
कुंदा घेऊन आला व्हय मग, पेढ तेन काही घेतला काही नाही कुंदा घेतलेला.
नाय नाही.
पेढ पण छान असतात, कारण पेढ इथल्यापेक्षा ती हेची छान असत्यात नई?
होय, होय होय मस्त मस्त आहे.
आणि काय मग भरीतची रेसिपी काय अस? कसं करताय तुम्ही भरीत?
भरीत व्हय. अम पहिला वांग असत ते भाजून घेतोय. म ते भाजून घेतल्यानंतर ना त्याच्यावरचे ते काळ. काळ झालेला असते का नी ते काढतोय आणि मग ते काढल्यानंतर. तर ते गरम असते तो पर्यंत जरा हातने मॅश करून घ्यायच आणि मॅश केल्यान तर मग अ बारीक चिरून कांदा घालायचा. थोडी चटणी टाकायची, थोडं मीठ टाकायचं. आणि छान म्हणजे असं करायचं सगळं मिक्स करायचं आणि मग थोडं तेल घालायचं त्याच्यात वरून. असं छान लागतय अनेक तव्यात पण करत्यात ते पण छान लागतय.
तव्यात कसं करताय?
तव्यात म्हणजे काय करायचं माहिती काय? आपण वांग्याची भाजी कशी करतोय तेनी तसंच झोपतो. अ हे मॅश केलेलं वांग असते क नई ते तव्यात तेलात टाकायचं. म्हणजे पॅनात तेल घ्यायचं. मग कांदा घालायचा, चटणी घालायची, मीठ घालायचं. आणि मग ते वांग असते, ते तव्यात टाकायच.
हा हा, छान लागतय?
होय छान लागत, खूपचं मस्त लागते तुम्ही एकदा करून बघा खाऊन बघा. तस. म्हणजे मी तव्यातलं काही केलं नाहीये सोडा आज, मी असं. त्यात करतात ना, स्मॅश वगैरे करून तसं केलं.
मग बाकी काय? कधी जेवण कधी करणार मग तुम्ही?
आता जेवणार.
मग आणि काय नई.
काय नई.
निवांत काय, विश्रांती घेतली की काय कंटाळ आलाय म्हंटल्यावर.
होय
झोपलाय?
मग म्हणलं जरा तुम्हाला फोन तरी करूया.
हा हा हा.
म्हणुन फोन केला होय?
हम्म.
मग तिथं काय आले नायत. पूरमध्ये भंडारा वगैरे काही घेतला काही नाही नव्ह तुम्ही.
भंडारा तेन घेतलो कि सगळा हात पाय. सगळ पिवळं पिवळं पिवळं झालं.
अहं, पिवळं पिवळं होऊन आलत सवय तुम्ही आज.
मग काय?
हम्म.
आ.
बरं बरं मग आज तुम्हाला प्रसाद काय भात आमटीच मिळाला काय?
होय भात आमटीचं मिळालं.
हा हा. असूदे घ्या प्रसाद म्हणजे प्रसादच असतो.
काय?
प्रसाद हा प्रसादच असतोय ओ देवाच्या दारातला. भात मिळू दे नाहीतर आमटी मिळू दे.
दे नाहीतर फक्त वाळला पांढरा भात मिळू दे. चव असत्या. आ हा ती कुठेच नाही.
होय काय हुं
तुम्ही जाताय काय नाही कुठं देवाला तेन? आज गेलता काय नाही?
मी आज गेल- आज गेलतो की मी पण आदमापूरमध्येच हुतो. पण मी पण दादा सोबतच गेललो ना. गाडीवर नाही आले वेळ लागला बा तास गीड तास लागला जाय- यायला ना कंबर कंबर पाय तन सगळं दुख लयत बघा आता.
हम.
लई बा टू व्हीलर वरन जायचं म्हणजे लई असं हेच वाटतं.
व्हयं.
बसनं गेलेलं आणि जरा परवडतय असं वाटतंय. मावशी आमची परवा म्हणालती बसं न जाऊया. नाही म्हणलो, गाडीवरन जायचं आणि आज जाऊन बघितलो तर काय गाडीवरन. काय रे बाबा हाल खूपचं होतात. गाडीवरून गेल्यानंतर.
हो का?
आणि त्यात मला झोप एक यायलती पण नाही झोपू शकलो नाही ना कारण टू व्हीलरवरन कुठे तर कलंडलो बिलंडलो तर काय करू खाली. म्हणून झोपलोच नाही काही गाडीवरती मी काही
हंम्म. हम्म.
म्हणजे असं डोळा लागला की कुठल्या बाजूला तोल जातोय
होय आणि गाडीवर इतकी झोप येते ना काय सांगू? म्हणून मी एक आयडिया काय करते माझा भाऊ असतो ना. माझ्या भावाला मी आणि माझी ओडणी बांधते मस्तपैकी झोपून जा
मी तसं नाही वो करू शकत कसं मला जर अस शेत वगैरे बघत बघत यायला छान वाटत ना पण शेत बघून जर वारं लागलं ना शेतातची तर खूपच झोप येते. मग तरी पण नाही झोपत झोपये ते पण नाही कुठं पडलो भिडलो तर. करायचं मण झोपायला बघत नाही मग. मग
काही नाही.
तुम्ही जेवला काय नाही अजून?
काय ते?
तर जेवलीस काय नाहीस?
आत्ता जेवणार आहे आता आमचा पप्पा आल्यात. आत जेवणार.
हम हम.
चालतेय मग ठेऊ काय म्हणलं. हा हा ठेव